हा हा येत का आवाज हम्म पोरी झोपल्या काय
हॅलो! ! !
हा अगं पोरी झोपल्या का म्हटलं! !
नाही ओ एक शाळेत गेली एक हाय खेळून राहिली! !
हा हा तेच तर म्हटलं आता युग घेतलंय कार्य पूर्ण करावं लागेल ना! !
हा हा! !
तू कोणा कोणाला फोन केलेते सावीला आणि त्यांनाच केलेते का?
हा! !
हा हा मग त्यांना फोन करूनच किती झाले??
अ त्यांना फोन करून काय दहा पर्यंत कंप्लीट झालेेत दोघींचे नंबर होते ना! ! ! !
हा हा इचाक पूजा कड पण नंबर आहे का कार्या अँपचा तिन ओपन केलं का नाही पूजाने करीले का नाही! ! !
नाही करीले वाटतं तिने!
नाही ना हम्म मळ्यात नाही का काही काम आता! हॅलो! ! ! हॅलो! ! ! हॅलो! हॅलो!